हॅलो हा तााई हा आवाज येत नाहीये झालं तुमचं हो. नीट आवाज येत नाहीये. हो आला.
जेवण झालं.
हा झालं तुम्.
झालं.
हो.
दीदी झोपली का.
बक. नाहीई खेळतेय दीदी. नाही अजून खेळते य ती हो.
अस का.
हो काय करताय.
काय जेवण झाचाल आता भांडे ठेवले.
हो.
सका म्हण लावलं काय करत.
हो. हो. काही नाही दादा ते.
दादात मोबाईल बघताय जेवण करून. हा चिवून ते शेतात गेले. हा आहे ना. लाईट नाही आहे का तिथं लाईट नाही आहे का इथं आहे ना लाईट. आहे लाईट इथं.
हो.
वारा पण येतोय खूपच ना. आज काय मी बाजेरीची बाखर बनवली होती. चिकन.
हो अजून कोणाला लागलं ना का. कोण. हॅलो
हो.
कलांजली होता. म्हणे नाहीय ना ती?
हो.
आवज पण नीट ये
कला सांगत होते ती. वारा येतोय ना म्हणून. बरा येतोय ना? आवाज हा रेंज चा पव ना
हो द्या काही नाही नवीन हो.
आ?
हो. नीट आवाजच येत नाही अटकून अट ण येतात तेव्हा. हो वारा
कमी हाय ना आवाज? रेंज चा प्रॉब्लेम. वा
हो.
हा. मला.
हो चालेल. मी पण तेच करेल ना मग, काय करू?
माझं पण तेच काय ना. ह घेतलं गेला का तुमची वजन उंची?
नाही ना मे महिन्याचे ते दिसत नाही
कस काय, पंचवीस वय दोन वर्ष झाले असेल ना त्यांना? हॅलो हॅलो हॅलो येतोय का अंजलीताई आवाज हॅलो हॅलो